हॅलो.
हा बोला.
ह आवाज येतोय का.
हो येते ना आवाज.
अच्छा.
हा.
काय झालं जेवन वगैरे.
हो जेवण झालं. चालेल आता त्यांच वाढत्यांच वा त्यांना वाढून येते.
हो का.
हा. पाऊस आहे का तिकडं.
हा पावसाचं वातावरण आहे. पाऊस पण आला होता, आता सध्या कमी आहे सध्या तर.
हो का इकडे आहे पाऊस म्हणजे थोड रिमझिमच आहे जास्त नाही आहे. आभाळ वातावरण आहे थंड.
अच्छा अच्छा.
हम्म.
तुझ्या लॅबमध्येध्ये आल्या होत्या मॅडम आज.
हो का काय काय. मला यांना हडकेसरांना कॉल केलता... हम्म व्हडिओ कॉल... ते काहीतरी बारकोड स्कॅनर भेटत नव्हतो म्हणजे...
हम....
मग पाहिलं तुमच्या बॅकग्राउंड ला म्युझिक येतेवर आवाज...
ह इकडे साईड ला चालू आहे ते...
हा हा....
आता आता येत ग...
नाही नाही आता नाही...
हम ह काय म्हणतो ते अडक्याचच...
काही गोऱ्या पडल्या म्हन म्ह गोऱ्या... तिकडे तर एसी बसा एसी चालू राहते येरी टई...
आ आता तर सुरुवात आहे म्हणे....
हं हं हं....
विचारतारी बाकी म्हणा...
ह... अ मॅडम च साधा दिसू राहायला मी त्या बोलली त्या नारायन सारांना... सर म्हटलं तुम्हाला मी एक लेडीजचा बायो जिलता म्हटलं तुम्ही ते नाही घेतला म्हटलं तर ते म्हणे कि नवीन पाहत होतो म्हणे जुनेलेच परेशान करतात म्हणे.... जुन्याला सगळं माहित असते म्हणे जुन्याले परेशान करतात म्हणे.... मला मग नवीन मी सांगितलं असत मला एखादं म्हणारे आता हे होतो आहे म्हणे.... केलं म्हणे मी जॉईन, हम असं म्हणे वरून होत म्हणे ते... मला तर अशी म्हटले की नवीन.....
वरून कसा असं थोडा डायरेक्ट वरून त्यांची वहिणीच लागते म्हणून.....
अच्छा वहिनी एक काय त्यांची...
हा....
बापरे....
त्यांना म्हणायचं वरून तुमची वहिणीच बरोबर लागते म्हणायचं....
ह... म्हनून वहिणी सोड किती म्हणा... हं हं हं...
मग तर काय... अर मी त्यांना म्हटलं तुम्हाला एका महिन्यापासून प्रोसेस मध्ये आहे म्ह.... तुमच्या सोबत आणि इथ लाईक शी निघली ते मी आणि साक्षी तुम्हाला दोघां तिघांनाचं माहीत होत म्हटलं आपल्या....
हो...
असं कसं असते का म्हणे तुम्हाला साक्षीला कस काय म्हणे मगधी माहतीत तुम्ही आमच्या डिपार्टमेंटला...
हम्म..
तुम मला जे र ते रिझाईन लेटर दिले लिहून ते स्वतः मी.... तयार कोण दिलं होतं म्हटलं तिला...
हम्म हम्म हम...
नाही म्हण ते आमच्या हात नसते डिपार्टमेंटच्या हात असते म वर येत...
हो ना हम्म हे ऊग फिक मारत होत ते...
हो अ...
आता ती किती दिवस नाही पण किती दिवस राहण्यासारखी य ती लेडीज असं वाटते तुम्हाला....
हो... आता अजून त सध्या तर का बिलारी सरांच काही बोलून नाही झालं त्यांच्यासोबत...
नाही का ते काही जॉईनिंग वगैरे काही करून घेतली नाही का त्यांना...
जॉईनिंग तर करून घेतली वर्ग काय पाचवा व पाचवा वर्ग दिला वाटत तुमच्याकडे...
दिला का पाच...
हम्म रिटेलच काहीच नाही
हम्म
रिटटेल बद्दल त्यांना एक शब्द हही माहत नाही
बापरे
ते शिकवलं नाही शिकवलं काही निंजन नाही आणि मी पण एवढं काही इंटरफेअर करत नाही
हम्म तुम्हाला तुम्हाला ते विचारलं तर तुम्ही म्हणसाल बा माझं काय ऑटोमबाईलच आहे माझं
मी तर सरळ वरतीच हात करणार ना मला माहितच नाही अ जे माहती आहे ते तुमच्या कॉऑर्डिनेटरला
हो नाही होऊ देेत परेशान होऊ द त्या कोऑर्डिनेटर जरा
हो ना
जरा चांगलं झापलं पाहिजे
नाही आता सध्या एक रेकॉर्ड मागितलेला आहे दोन हजार चोवीस पासून चोवीस अ पंचवीस पंचवीस सवीचा
हा हा
तर त्या मॅडमनी काय पाठवलंच नाही वाटते कदाचित
नाही का त्यांच्याकडे नसणारच कुठून येणार आहे त्यांच्याकडे माझ्याकडे असेल ते
होतेच ना आता ते कॉर्डिनेटर ऍडजस्ट करत असतील ना चलाता कारण कर्डिनेटरच्या घरच्याच आहे ना हम्म बीिकॉम झालेला आहे फक्त
एम बीए झालं वाटते ना्रय एम कॉम काय
ह नांदीप एमबी पीजीचा माणूस असा शांत बसतो का एवढा
नाही एवढं नाही बसत शांत पाचवीचा बरो वर्ग दिला पा व म्हण क्ी के काय
हो पूजा मॅडम सारखं
बापरे चांगला बकरा बनवला मग
हो ना अंबोरेश्वर मणी थांमामणी जर असं इ अजून माहित नाही मॅडमला
हम्म
ह ज्या वेळेसमज वर्कलोड येईल त्यावेेळेस समजेल म्हणे सध्या अजून काहीच नाही म्हणे
हा सुरुवात आहे आता ते कोणती ती पॅटची परीक्षा नंतर ते अजून काहीतरी ह त
मग घटकचा स्नान ते सराव परीक्षा मग य ती मज्जा ते काय ते पणजी भरणं बापरे
प्रष्न
श
आता तेवढं काय विद्यार्थी नाही म्हणा सध्या पाचवीला पाच काय सहा विद्यार्थीच आहेत सध्या
फक्त
हो ऍडमिशन नाही आहे सध्या यावेळेस
मागच्या वीसच्या वर झाल ते एकवीस होते वीस म्हणजे वीस एकवीस
हम् नाही झालं का या वेळेस तिकड म्हणजे आपले जे महात्मा फुले शाळा आहे ना
हा हा
त्यांनी पाचवा वर्ग चालू केला त्यांच्याकडे पहिली चौथास होता तर त्यांच्या पूर्ण टिशा आपल्या इकडे येत होत्या ते नगर पररिषेची शाळा आहे आता त्याने पाच वाज चालू केला त्यामुळे मग सगळ्या टीशय त्यांच्याच पशी राहिल्या यावेळेस यावेळे
हा हा
असं झालं ते
मग आता मॅडम वर ऍक्सेस होण्याची वेळ असू शकते नाय का?
कसं आहे तेे कॉर्डिनेटर ऍडजस्ट करत असेल तर काही होत नाय.
नाही हे यांच यांच अ सोडगिर सोडगिर मॅडमच
बरोबर बरोबर. त्यांच होऊ शकतय कारण कसं एक एक वर्ग कमी झाला म्हणजे एक शिक्षक कमी होणार.
हम्म हम्म हम्म.
हम् आता तर सध्या नाही.
हम्म हम्म.
एवढं वर्ष तर निघून जाईल पण नेक्स्ट इयर ला काय सांगता येणार नाय.
नाय पण मदातच ते ऑर्डर देतात बरं मागच्या वेळेस तसच केलत मदातच ऑर्डर दिली. मदतच ऑर्डर देताय काही सांगता येत नाही.
नाय मदत ऑर्डर म्हणजे आता सध्या ते टी ई टीच तर सुरूच आहे त्यांचं टी ई टी वगैरे द्या
हम्म हम्म हम्म हम्म.
या वेळेस त्यांना चान्सेस आहे टी ई टी देण्यासाठी.
हो का?
हम्म पाच वेळेस झाल्याच्या नंतर मग त्यांचं तेे आहे मग ते रद्द करण्यात येईल त्यांना समजा नाही पास झाले तर
हूं हम्म हूं म्हणजे जे अ म्हणजे एक्झाम जर पास नाय झालं तर म्हणजे जॉब गेला.
जॉब गेला.
बाप रे!
एक्झाम पास होणं कंपल्सरी केलं जातय म
होतील म्हणा मॅडम कारण अभ्यास करतात पाहिले मी तिथे आता ऍप गिफ घेतलं ऑनलाईनचे क्लासेस घेतल. आला होता मला कॉल? हम्म.
अभ्यास सुरूये म्हणे का?
म करतात म्हणे बा अभ्यास का टी इ टीचा पेपर फुटला म्हणतेट
अ आत सगळ्या नीटचा पेपर फुटायला आता टी ई टी चा काय?
हा. आणि जिकड तिकड पैश आ झाले ना पैसा कुठून कोणी लावू राहिलाय आज काल.
पण आता हे क्लासेस वाले जरा जास्त कराले ना प पेमेंट वगैरे पाठवतात पुढे आणि त्यांना पूर्ण पेपरचा गेस माहीत असतो.
हो त्या मोठे गाव करण तर तसच केलं सेम.
हो ते होतयच तस. नाई ओ अशानी कस होतय जो खरोखर विद्यार्थी जो तो मेहनत करतो तो माग राहतो ना मंग म्हणजे प ज्यांच्यापाशी पैसा आहे तेच पुढे चाललेत मंग
हम्म.
करप्शन आहे.
करप्शन त आहेच आहे आता आता तर काही नाही अजून जास्त होईल आता, हो आत ता याच्या पेक्षा जास्त होत जाईल आता दिवसां दिवस करप्शन.
नाहीतर काय, तो आलता गडी आज लॅपटॉप साठी
हो लॅपटॉप साठी मला आलता त्याचा फोन म्हणे स सत्तर हजार म्हणत आहे म्हणे म्हटलं त्याने वीस हजार म्हटलं होतं म्हटलं. आता माझ्या मुळं केलं म्हंटलं सतरा.
हम्म.
ते म्हणताय की मुद्दा बोलून बघ म्हणे कारण त्याला पंधरा पर्यंत घ्यायचं आहे म्हणे.
हम्म
तर ते पंधरा पर्यंत घेऊ शकतो म्हणे दोन वर्ष शॉपलाच आहे म्हणे दीड दोन वर्ष नंतर मी नवीन घेणार आहे म्हणे
दीड दोन नाही सहा महिने जरी वापरला तर वस्तू घेणारच झाला ना म्हण तू ह समजा एखाद्या दुकानात गेला आता समजा एका दुकानात गेला त्या दुकानदाराने त्याला म्हटलं चाळीस हजारचा लॅपटॉप याना म्हटलं नाही मी सात हजार वापरणार सात महिने वापरणार आहे मला तीस हजाराचा द्या
हो ना
इथं आलतं माझ्यापाशी मी म्हटलं त्याला म्हटलं साक्षीस घेणार होती म्हटलं साक्षी पशीच होता म्हटला हा
हो हो
माझ्या पशी आहे म्हटलं ऑलरेडी एक दुसरा
हम्म हम्
मी काय वापरत नाही म्हटलं हे एज्युकेशन पर्पज साठी घेतलेलं आहे म्हटलं
हम्म
आणि आता सध्या रेट किती वाढले लॅपटॉपचे मोबाईलचे
हो वाढली का?
भरपूर रेट वाटलं ओ.
हो.
मलाच एक मोबाईल घ्यायचा होता तर ते नऊ दहाच्या आतमध्ये एकही मोबाईल दिसल नाही पाहिजे तसा.
उम्म.
ते त्याला काय सांगा म की मग किती मध्ये सतरा फायनल
हा ते मनी मला द्या येतो सर म सांगतो म्हणे तुम्हाला मी
ते मला फोन लावला की बस थोडस कमी करायला लाव त्याच्या आईचा फोन मला आत्ताच त्याचा ठेवला आणि तुम्हाला लावला मी
त्याला म्हणायचं तीनच वर्ष जुना एवढा का वापरला नाही म्हणाय वापरत नाही काय नाही ठेवूनच आहे म्हणच ते
हम्म हम्
उलट तुझ्यासाठी चांगला आहे म्हणायचं ते पाहून गेला तो लॅपटॉप वगैरे छान आहे म्हणे आवडला त्याला लॅपटॉप
हो ना
हम म्हटलं माझा फोन ते साक्षीस वापरत होती म्हटलं तिच्याच पशी होता म्हटलं हे
हो मी त्याच्या डॉक्युमेंट बनत होती म्हटलं माझे शाळेचे दोन वर्षापासून बनत होते म्हटलं मी
आता आपण त्यामध्ये ए एम एस ऑफिस डाउनलोड करून घेतले ना दोन हजार एकोणीस
हो का
हम्म त्याचे आपल्याला ते हजार दीड हजार रुपये वेगळे लागले त्याचे पण
हम्म हम् ह
पैल आपल्याच्यात नव्हतं जुनं होतं ना ते
हो जुन त्यात काही होत नव्हतं
नाहीतर अपडेट केलं असतं ना
हो का तरी ते किती दिवस चलल ते लॅपटॉप जर त्यां मेंटेन ठेवलं तर
तस काय आपल्या मनावरच ते चालवणे असते किती पण दिवस चालते
कारण त्याच वर्क जे आहे ना ते सगळं इंजिनिअरिंग आहे
नाही ते त्याला ते एम एस ऑफिसच पाहिजे म्हणे ते तर मग एम एस ऑफिस तुझ्यापाशी आहे, आपल्या लॅपटॉपमध्ये आहे चालते एकदम व्यवस्थित एम एस ऑफिस साठी तो एक नंबर आहे ह पीपीटी साठी पण छान आहे. अकरा मिनिटे झाले बोल.
हो अकरा एक एक मिनिटात कटते ते आता. माझे माझे नाही का आता पंचवीस पैकी तेवीस झाले.
अच्छा.
हो हा हा हॅलो. हो ऑटोमॅटिक कट आहे तम् के नाही का आतापर्यंत.
नाही आपल्याला तस काय माहत नाही ओ.
मग तुम्ही बिना कॉलचे कसे काय कॉल टास्क पूर्ण
मला आलाय ना तो टाक हसाईन झाला मला आता.
हम् हम् हम् हम्
बघा म्हटलं नेमकं हम्म
ऑटोमॅटिक कटत ते
अच्छा अच्छा म्हणजे त्याझ पूर्ण टार्गेट पूर्ण झालं कट होन जाते.
हो हो म्हजे जिथे आपण पॉज घेतले ते कवरप होऊन जातात.
अच्छा अच्छा अच्छा.
हम्म काय सांग म त्याला फायनल याचं लॅपटॉपचं.
अ. त्याला सांगून दे म्हण पण काय एवढं कमी होण्यासारखे काय कंडिशन चांगली आहे म्ह लॅपटॉपची.